काय वो सासुबाई.
म्हटलं झाला का स्वयंपाक.
नाही ना, अजून स्वयंपाकाची तयारी करायची आली आज च्यामळ्यातून दूध कायी बसेल ग. हम्म मळ्यातून आले चहा पाणी घाला आता स्वयंपाकाची तयारी.
हा ब्रह्मा का
हम्म त्याची काय रिकाम वटवट राहते ते रिंगटोन वाजते ना. सोबतीला नाही कोणी ते गाणं म्हणत रात्रीचा फोन आला का हा कोणाचे फोन आले का त्याच लगेच ते गाणं सुरु होऊन जाते.
बरं आहे ना मग.
हा. सारा दिवस वटावटा करीत राहते माग मला म्हणतो मी तुला किती प्रत्येक जण तुझी वाट पाहत होत म्हटलं का. बर रे. तू आहे ना मग मला दिसलीच नाही ना, म्हणून मी तुझी वाट पाहत होत. हम्म जावा जावा लय विचारांनी बसल्या. त्यांच झालं का नाही?
केलं ना त्यांनी पण केलं. हा. थोड्या वेळाने तुला येईल.
हा. का थोडे ते थोड्या वेळाने गप्पा मारतील की नाही.
त्यांचा फोन असं घरात
हा का आता झोपतय का?
हा. नाही नाही आता अर क्लास मध्ये, क्लास चालू आहेय ना. मग, आता सध्या निवांत आहे मी हा.
ह. ह. बाकी क्लास ला
क्लासला इच्या कड, जात भागवत पोरी कडे
हा. हा. दीक्षाकड
हा. कुठं ते आजून सासूरवाडीला का इकडं?
सासूरवाडीला माहेरी का ला गेलती.
माझ म्हटलं मोटला तो हाय. मला वाटलं सासर वाडीलाच गेली का काय?
नाही, नाही ती डायरेक्ट बेडरूम मध्ये घेती वरून
ये बाबो पोराला डायरेक्ट गादीवर उशी
खाली बसती त्यांच घर किती. एवढं, एवढं ती खोल्या
अ ते ति सासू सासरे नाही राती का त्याच्यात.
खाली राहात ते न वरती रूम म्हणजे जिना वरती जायचं ऐ तिथं बेडरूम आहे. क्लास घ्यायला दुसरीकडे जागा नाही ना
हा हा हा.
हम्म ति तिथेच घेती बेडरूम मध्ये
मला वाटलं वेगळं निघाली काय.
नाही नाही वेगळे नाही निघेल पण मग ते खाली ना हॉल राहतो ना ती. म्हणते असं बघ कोणी येत राहत ना. हम्म मग ती म्हणती खाली नाही घेत ती मग शक्यतो वरतीच घेती.
हम्म हम्.
चाललं त्यांचं पण आता इकडे कुठेतरी गाळा पाहणार आहे.
हा का तिथं नाशिकला राहायला जाणार होते ना म्हणल.
तेल जमायचं असल ते नाही का विलेक्शनच्या आधी काही सगळे असे प्रचार करतात. अ विलेक्शन झालं का मग कोणी प्रचार नाही मग आता तेच म्हणायचं. हम् त तसा सगळ्यांनाच राहतो प्रचार.
हा तोरा ते म्हणजे राजकारणी अा श सगळे सगळे लागू पडत सगळ्यांला लागू पडत तो प्रचार. हा लालच का महत्व
नाही ना लालच बुली काय बुरी बला हे काहीतरी आहे ना
लालाच बुरी बला है.
बाकी काय चाललंय अजून?
हा तरीच आस काय म्हणती. माझाशी गप्पा मारायला राहु दे काही गप्पा.
नाही ते ते सुचत ते सांगायला नाही लागत.
मग ते हळूहळू एखादा टॉपिक उकरून काढला क जोरात निघतो.
नाही तुम्ही य दोनच्या त म्हणताय माझ्याशी गप्पा मारायला राह दे आम्ही कसं पूरं केलं
हो ते तुझी किती झाले?
माझे पाच राहिले.
अरे वा!
हा.
हम्म
तर ते ठेवले पेंडिंगला सध्या. हा सध्या परत दुसरा आला तर दुसरं उरकू राहिले.
बरं आहे बरं आहे मग काय नवऱ्याला फोन करायचा का नवऱ्याशी गप्पा मारायच्या.
त्यांनाला तर म्हटलं ते म्हणतात रिकाम ठेव तूच करीत बस.
ह हा का त्याच्या जेव्हा फक डाउनलोड करून घ्याचं तूच फोन करायच फक्त.
आणि त्याच फोन हातात देतात का तरी? हातात तरी देतायेत का? अह पासवर्ड सुद्धा माहित नाही तर.
ये बाबो मग तर लयच अवघड आहे. त्याला म्हणाव कोणी हाय का म्हणाव.
एवढं विचारत नाही तर येत आईचं काम आहे ते विचारायचं आईने विचारावा ना.
आता मी आम्ही काही तुमच हो तो मानसयकण मग फोनच नाही मागितले आमची गरजच नाही हा तुमच्या हा तुमच्या तुमच्या हवाली करेले ना सध्या. ह काय चालू आहे म माज्या ना मायल्याकच?
काय नाही. बरते आवज देताय कोण बोलवतय. होय ते आवाज घेतय कोण बोलतय. हा तिकडे बोलावते पाहय‌ ती आजी.
तु मळ्यात जायल होती काय?
हा त्या आजीला फोन लावेले मी मग तिला फोन लावेले का तू ह माणसं हे. तू त्या आजीला फोन लावेले का असं? तुम्ही तिला दिसून राहिले, ना त्याला मग तुझ्या दाजीला
हा. हा‌. उघड्या पाही नि कसा बसलाय.
अ विषय. तसाच हिंडवतोय. स त्या माहेरी गेल्या.
हा माझं दिव दिवसच आले नाय. चार, पाच दिवस झाले ना जाऊन. हॅलो.
हा. आज येतील बहुतेक आले तर
हा का?
हम्म.
बरं बाय पाहिलं ना आम्ही तुम तुमच्या तिकड हवी का हवाली करतो आम्ही.
हा. ना आमच्याकडे आलीत वाटतं.
काय नाही काय म्हणताय?
काय नाही, म्हटलं या सून बाई क सहावीचा
तुम्हाला आला का तो?
हा. मी तिला करून पाहिला केला होता ना तेव्हा तिने उचलला नव्हता.
त्या मशीला ते दोघीजणी मला, त्यांचाच येतो आता हा. ही आजी ही इतकं राहत, इतकं राहत तू करतो ना ती आजी. नको शांत बस.
काय म्हणून राहिला तो.
कोण आहे, फोन दाखव माझं
हा तुला वालून ठेवलं म्हणा तुला हम्म.
होव. तुझ्या मम्मीचा नाही उचलीत मी सरक आता. कोणाचा फोन उचलीत नाहीये तो.
हं.
मी म्हणलं ना मी माझ्या याच्यावर आलो हो तर माणून त कोणचा फोन उचल दाखव.
हा. हा.
हां.
तिला म्हण तिला म्हण त्याला म्हण. ते मम्मीशी नाही बोलत. तिचं मला माहीत
बाय काल इथो पुरंदा जोडी झोपल्या त्या. तो म्हणतो आपल्या आपल्या रूम आपल्या आपल्या घरीचा तिथं नको झोपू.
पाहिला किती शहाणा आहे.
हा त्यांनला म्हणतो आपल्या आपल्या घरी चाल.
त्याला म्हणं, तू जायन तू
. हम्म. बाकीचा स्वयंपाक झाला का नाही.
पीठ मळून ठेवला, भात केला. भाजी शिजत
हा का? बरंच उराकलय मग.
मग काय करावं मग आत बोर होऊ राहिल टाइमपास होऊन राहिला.
आमची डाळ तशी सुरवात आहे हा.
हम्म हम्म. पाण्यावाला गेलाय गडावर, मग काय करतो काय माहीती.
पानसा तल मोठावायता काय आध पाऊसही उघडलंय. नाही तर आमचं कसंही धुण त्याच्यात होऊन जायचं. पावसातच आम्ही सगळं धुण आणि भांडे बाहेरच होते आमचे.
हम्म हम्म. मला डबे डुबे घासायचेत, पण मग काय करती पण असं होतं आज नाही आज घासले, तर उद्या पाणी आलं. मग तुज हरी हरीच करत बसायला लागलं. माग माझं डबे लई खराब झाली.
नाही मागेच घाशेल होते ना. रस आंबा होता त्यावेळेस घाशे
हा आमचं तवा आवरून झालंय, पण परत आता काकानं येतो ना घर चालू होते का काम.
हा आमचं जाव इतके अशी खराब होत्या, पण निम्म्याला वर भांडे बाहेर घासायला राहत. ते त्याच्यामुळं काय घासायचे थोडेशेच राहते मग.
हा हा.
हम्म.
माझं वालं म्हणजे बारीक निरीक भांडे आहेत. थोडे शेंड बीड भेयचे बाकीचं मारण्यात काय पुसूनच घेतो आम्ही.
हा ना आम्ही नाही अ काहीची आहे न ती कसून घेतली तरी होती. ताईचे आहे ना ति निवढले करून घसायला लागतने खराब होईल राहते तशी लोखंडी आणि ती घासूनच घ्यायला लागती.
हा तिथं कसा लागत नाही ना मग वाल्या फडक्यान पुसून घ्यायचं ग.
नाही तरी नाही निघत्हाला फडक्याने घासून घेतली की लय भारी निघती.
हा हा.
हम्म.
हम्म.
बाकी अजून काय म्हणते मग? मळ्यात.
हा का?
हम्म चढ वेयला आले होते परत गेले.
पण आता दूध मोजायचं असेल अजून?
नाही अजून येतय ना तवर भात पोळ्या आवरल ते करून घेते, जेवढं उरकल तेवढं.
हा मग काय.
हम्म.
तेच म्हंटलं सुनबाई काय करून राहिली काही नाही म्हटलं.
हा ना. म्हणून आठवण आली का तुम्हाला आज?
हा लय आठवण आली आज.
हा ना अशीच आठवण येत राहु द्या.
दोन तीन नाही जास्त.
हा जास्त वेळा येईल.
हम्म.
तेच म्हटलं.
चालेल मग, बाकी काय नाही मग आता माझं नियोजन नाही, तोवर भात पोळ्या करून घेते.
हा हा. भाजीचा नियोजन असलं की इतक्यात स्वयंपाक होतो.
भाजीला काहीच नाही येणार लय वैताग होऊन जाते. चालेल मग घ्या आवरून करू का बंद? करू का बंद? झालं.
हा हा कर बंद.
हम्म.
हम चा